हा बोला हो हो.
हम्म हम्म, काय करायलीया पाऊस पडालाय का तिकडं?
नाही बंद झालाय बघा आता.
जेवण वगैरे झालं?
हो झालं. तुमचं जेवण वगैरे?
झालं बघ. आणि हे
काय म्हणताय?
आज काय जेवणाला काय बनवलेलं?
आज जेवणाला चपाती, गवारी.
हम् हम् हम्.
वरण, भात
त्या वरण, भात.
हो नाय सगळ्यांनाच वरण केलंय.
नाय नाय सगळ्यांनाच केलं असणाराय पण स्पेशल म्हणा ती हाय म्हणून एक्स्ट्रा लक्ष देऊन केल जातंय.
हो हो.
हम्म, भारी वाटते ना लहान मुल घरात असल्यानंतर?
होय.
ती कुणा जवळ झोपतीय तुमच्या जवळ झोपतीय का मावशी जवळ?
माझ्या जवळ झोपती.
हा.
म्हणजे आम्ही एकत्रच झोपतो सगळीजण.
होय होय.
हो.
आणि हे हम्म.
बोला की.
तुला मेहंदी काढता येते ना ग छान?
ह. येते पण एवढं असं एकदम परफेक्ट कधी काढली नाही, म्हणजे येते मला काढते मी.
हा ह ह परफेक्ट म्हणजे ते लग्नात बोलवतात तसं मी म्हणत नाही मी पण बऱ्यापैकी जमतीच ना तुला? मग तू मेहंदीच मेहंदीचा जरी क्लास केलीस, तरी तुला फायदेशीर आहे बाई एक तर तुला त्यातल फिफ्टी पर्सेंटपेक्षा जास्त येतयच.
होय.
मग आणि तू तुझं किंवा तुझ्या बहिणीचं डोकं ना? असं हलकंय तुमचं, तुम्हाला काही तर नवीन गोष्टी शिकवाय म्हणजे ना तुम्हाला असं एकदम अशी पटक्कन लक्षात येते. तुम्हाला समजतंय तुम्ही हेअरस्टाईल किती सुंदर करताय, परत तुम्हाला ते मेहंदी दोघींनाही छान जमत्या रांगोळी जमत्या. भारी तस मला ना? असं नाही जमत म्हणजे रांगोळी, मेहंदी, शिवणकाम विणण असं जे काम मुलींना आवडतय ना? ते मला काही त्यातलं काहीच येत नाही. नाही मला रांगोळी ते नाही मला मेहंदी येते, शिवण काम येत नाही किंवा काही येत नाही इव्हन मला ते कुरडई पापडी वगैरे करतात ना? चिप्स वगैरे त्यात पण रस नाही. ते जाऊ दे सोड मला इडल्या करायला आवडत नाहीत सांग
होय.
ह. म्हणजे मुलींना जे टिपिकल कामं आवडतात ना? त्यात मला पन्नास टक्के तर मला अजिबातच आवडत नाहीये.
हा हा ह.
हम तरी म्हणजे मी असं कोणाला म्हणत नाही कि मला इडली करायला वगैरे आवडत नाही वगैरे आवडत नाही हे सत्य आहे तरी पण मी करून देऊ शकते.
हो करताय.
हम्म, अग तिकडं होतं ना तेव्हा ते कस सगळे एकत्र होतो? त्यावेळी कसं व्हायचं, जर आंबोळीला घातलं भिजणं भिजायला म समज तरी ते किती क्वांटिटी डाळ? किती क्वांटिटी तांदूळ? ते कधी कितपत भिजवायचं, कधी वाटायचं ते वाटल्यानंतर काही टाकायला लागते काय? हे सगळं काकी बघायच्या आणि मी काय बघायचे? फक्त बटाट्याची भाजी आणि सकाळी उठून मस्तपैकी चटणी, सगळ्यांसाठी आणि मग ते दादांच्या किंवा ह्यांच्या पाठीमाग लागायचं नारळ फोडून द्या, नारळ फोडून द्या मला चटणी करायची म्हणून.
होय त्यांनी एक एकदा येतात एक एकदा नाही.
नाहीे मग हे शेवटी मो ते आहेच.
होंय्
हम .. तर माझ्या डोक्यातं काय् चटणी एक चांगली करायची, आणि बटाटेची भाजी -बटाट्याची भाजी पण मला बऱ्यापैकी लागकी नाही शिकं पोलेसलं.
होंम्.
मगं अं. आणि मगं काकी आल्या कीई नाही, आणि मला मी आंब -आंबोळ्याच्या पाण्यातून कधी घातल्या पणं नाहीत. कार कला मग तै सारवायला जमत नाही. ते गोल सारवतात नां दत्याचं छान! असं. मऊचं माझं नां कसं सारवलं नां वाटेला चिटकून सगळंचं येते टौका.
बस्ंअ्..
त्यामुळे तें पण कधी जमले मग इकडं राहियला. आल्यानंतर मी हयांदा आंबोळीलाही आवडतात नां.
हांअं
मग ऐकं रवीव्हारी आम्ही असं करतो की मस्तं आठवड्यातून जे चार रैयवार अस दोन ते. तीनं रविवारी आमचा आंबोळा असतोचं.
हांअ- हांअ तस आवडीनं सर्वज्जन पण खातीन.
खात्यायं-खात्यायं तिला पणं खूप आवडते आंबोले एक तर् तें तेलकट कमी.
हांअ.
आणि आर्थिकदृष्ट्या आपण खूपं परवडणार आहे. आणि तब्येतीला पण खूपं. चगलेयं गंअ.
होयं- होयं.
त्यामुळं आम्ही कीई नाही म्हणजें. एकं दोन -दोन तीन रविवार तर् आांबोळ असतातचं मगं आता मला बरोबरं. डाळा घालणं, तांदूळ घालणं, ते वाटण तयार करणं. आता सगळं जमाना तर् नाही ईलाजचं आहे नां सकाळी उठून. बटाट्याची भाजी पणं करते, चटणी पण करते,. आणि स्वतःचंवरुन आंघोळ पण घालते.
हम् .
आणि एवढंच नव्हे तर् त्या आंबोळ्या म्हणजे. आम्ही आवडीला खातोयं सुद्धां आणियं साईड ला ऐक अठ्ठेवीसचा मुलगा येतो ग मगं तो सर्वज्ञाला त्याचा. खूपं नाज आहे. सर्वतचं त्याचं असते मम्मा हरिदादाला बोलव नां नााशत्याला, हरिदादाला बोलव नां आंबोळी खायलां.
हांअ आ.
त्याला आणि बोलवून आणत्या.
ह -हं- हं- ह- हं.
मग त्याला ऐक, दोन, देना एक, दोन, तीन, मला. एक, दोन, तीन सर्वज्ञाना एक केली क. आंबते आणि आमच्याकडे फ्रीज नाहीये नां तरी पीठ अंबट वगैरे नाही म्हणजे खराब होतं नाही. आंबतही जास्तं, पण खराबच होत नाही.
मगं तसैचं पण तसच करते की. आमच्याकडे तरी कुठे फ्रीज आहे. आम्ही आता घेत केलं म्हणजे दोन दिवस तरी. खातौय नां आम्हीं. हं करून जास्तं म्हणजे मम्मी कसं करत त्याला जास्तं गार ठेवते नां जास्तं. तुझं लां. म्हणजे फ्रीज सारखे कापडं वगैरे हां पाण्यात ठेवते नाही तर् कापड वगैरे गुंडात.
त्याच्यावर पाणी घालायचं कापडावर्. मग मी पण आता इथं कसं करते आजचं कले उद्या काय राहत नाही सो म्हणजे मी ठेवतच नाही तो. फ्रें संपते आमचा दिवसा तेवढं. मी आजच सकाळी दुपारी रात्री पण तेच करते बघ.
होा.
एक नंबर.
होय होय तर दुसरी दुसरी गाव आहेत एक एक. त्यांनी कस करतात दररोज आंबोळे असतात त्यांच्यात.
हो बघ ना. आणि एक असत ना त्यांना म्हणजे सकाळी खालील दुपारी खालील म्हणजे जीवावर येतय. आम्हाला काही नाही आम्हाला आज सकाळी आंबोली दे दुख. दुपारी आंबोळी दे परत संध्याकाळी चहाला आंबोळी दे रात्री झोपायला आंबोळी ‌‍‌‌दे‌‌‍‌.
ददींच्या आत आहे बघा दिदींचे सासरे नाही खात नाहीत सकाळचे संध्याकाळी खात नाहीत.
हम्म.
आणि सकाळचं संध्याकाळी खात असं करतात.
चांगली गोष्ट आहे मला आम्ही स्पेशली आंबोई बघे. आंबोस दिवसात पन्नास वेळे जर आंबो ज मी इथ खाऊ शकते पण मला नाही. क्चुली इडली करायला पण येत नाही मला आवडत पण नाही होईल आता. इकड आल्यापासून आम्ही ब फक्त आंबोळच करते बर का इडली केलेलीच नाहीये. हेनी मला म्हणले एकदा मग इडली करूया हा म्हंटले त्यांना. खरा केल्या आंबोळ्याच.
ह ह.
असं. आणि मग कसं करते कधी कधीत कामावरून यायला उशीर झाला. मताना एखादं स्वीटकॉर्न मिळालं तर. म्हणजे रस्त्याला मिळायला दिसलं तर अदरवाईज नाही आणि अंत. एकच आणते म्हणजे मला ते शिजवून. उकडून म्हणजे मी जास्त रस देऊ ना म्हणजे. जास्त आवडीन असं मक्का नाही खात.
मी पण नाही होघं मला पण नाही आवडत जास्त असं.
शिजलेल म्की पिक्की असं च. मी मीठ लिंबू बिंबू लावून खछान खातात ना हा पण मला एवढा नाही रस. मला नाही दिलं तर मला काहीच वाटणार हा एक एक जण कसं असं हे नाही मला पाहिजे म. जे.
मला पण मम्मी म्हणते खातच नाहीसतो नसत. ता खातच नाही अस म्हणते त्यानंतर काय उपयगत. दिदीच्या इथे घे. होय होय होय मला पण म्हणतात तसच आणि. दिदींच्या इथे गेले ना मी.
हम.
तिथं पण कसं काय खाात नाहीसतू तुला कसं काय म्हणजे खायचं काय हेच नसत. ते काय म्हणून विचारत तुम्हाला.
अ अग. लोकांना ना स्वीटकॉर्नर लय आवडते स आणि. आपल्याला ना आपल्याला म्हणजे मी आवडते नाही म्हणत नाही. पण असं ते मन भरून खावा असं नाही कधी होत.
हो एक, चार दाणे बस.
हा किंवा अर्ध जरी दिलं तरी म्हणजे लिमिट क्रॉस माझं.
हो हो.
हा असं, मग माझ्या लग्नाच्या आधीपासून मम्मी पण असं कणस आणून शिजवायची ना तिला आवडते घरात सगळ्यांना आवडते. तर सगळेजण एक, एक, मोठे, मोठे असे कणीस खातात बरं का. आणि मग मला नाही मग मी कसं करते ऑफिस म्हणजे कामावरून यायला मला उशीर झाला. उशीर म्हणजे साडेआठला मी मार्केटात असते अगं मग घरी यायला नऊच वाजतात मला मग एखादा कनिस किंवा एखादी भाजीची पेंडी मोस्टली मी हिरव्या भाज्या आणत नाही का सांग कारन की मला ते नीट करून ठेवायला वेळ मिळत नाही ग. ते आणून मात्र होण्यापेक्षा मी नाहीच आणलं तर मग मी जास्तीत, जास्त एखादं मटकीचं मोड दहा रुपयेचा दहा म्हणजे ऍक्च्युअली नाहीच आहे वीस रुपये पावशेर आहे. मी त्यांना म्हणते की माझ्याकडे फ्रीज नाही आहे आणि तुम्ही पावशेर दिलं तर ते आम्हा दोघांना संपणार पण नाहीये.
होय, दहा रुपयया ला ग्लास असतो ना ते मिळ आणि हो.
हा बाई सोड इथ जरा महाग आहे त्या मानाने ओ माय आपल्या दहा रूप त्यांनी एक मुठ भर देता आणि तेवढ आम्हाला बस होतय मी तेच ओ पातळ करते कधी तर मला वाटलं काहीतरी वेगळं तर त्यात एखादा बटाटा किंवा थोडेफार शेंगदाने एक अर्धा मुठ असं घालून ते करते मग काय करते एखाददा कॉर्न घेऊन येते किंवा घरी आल तर ते सोयाबीनचे सांडगे असतात बघ.
हा.
हा ते असते ते उकडत पाण्यातन काढते आणि तांदूळ ते कॉर्न ते सोयाबीनचे सांडगे लावते छान पैकी मसाला वरून. मसाला म्हणजे फक्त काय चक्रीफूल अ दालचिनी अ आणि आल्या, लासूनाच ते ऍक्च्युअली माझ्याकडे मिक्सरच मोठं भांड आहे छोट भांड आहे ना ते खराब झालंय मग ते जरा असं झालेलं असून असते ते मोठ्या मिक्सरच्या भांड्यात वाटलं जात नाही. किती पाच, सहा कळ्या लसणाच्या आणि एक, अर्धा, अर्धा इंच एक एक इंच आल मग काय करते बारीक चिरते आणि कुसकरते वाटीन त्याला भार देऊन. मग तसं करते ते तेलात टाकते जरास आपलं चक्रीफूल लवंग, दालचिनी टाकते छान पैकी ते कॉर्न असेल किंवा इव्हन माझ्याकडे वांग असल तर मी वांग सुद्धा घालते.
होय, होय.
काही हे दोडका असेल तर दोडका काहीच नसेल तर अख्खा मसूर घालते. ते नसेल तर जातय सोयाबीन. सांडगं म्हणतात ते घालते.
हम्म.
नसेल तर शेंगदाना, बटाटा म्हणजे जे अव्लेबल आहे ते हेच, पाहिजे ते कधी असं नाही आणि ऍक्च्युली जर यायला उशीर झाला ना गं ते आमटी भात सेपरेट करा किंवा एक चपाती, भाजी करा खूप नको वाटत. ते असं होतय कायतरी तयार मिळालं असत किती बर झालं असतं आणि बाहेरचा वडा पव्ह वगैरे खाऊ म्हणटलं एकदा-दोनदा माणूस खाते गं, तिसऱ्यांदा नाही. आणि त्यांनी पोट भरत नाही. चार जरी खालीस ना, तर मन समाधान होत नाही. मग कसं? हा, मी तया म्हणजे घरी तयार केलेल अर्धा प्लेट जरी भात खाल्लीस ना, तरी म्हणाला, हुश्य! जेवले बाबा, अस होते.
म असंच करते मी, त्यामुळं की नाही? आणि बाहेरचं नाही गं ते तेलकट वगैरे आता जरा वेळातचं. सगळंच आधी नाही, तुला माहितीच आहे की. तिचा स्वभाव न्हवं आता काही नाही मी तुला सांगते. ते मी दिवसभर जराशी सर्वजना पाठीमाग फिरून-फिरून अशी जराशी दमते. सोड, त्याच्यानंतर मग तिथं जाते, तिथनं काम सगळं करून- करून मग घरीच यायचं. कंटाळूनच येते. पण आताच्या म्हणजे, आधी आणि आतामध्ये एवढंच ते आत्ता माझं गरम-गरम जेवण तयार असते. संध्या
किती मी स्वतःला नशिबान समजते माहितीेय, अशी सासु आहे म्हणून माझी की असं कामावरून आल्यानंतर गरम जेवणाच ताट आई असं म्हणत असतात. कधी जेवायला घेऊया? बसणार आहे? बसा, या तोंड, हात-पाय धुआ, कपडे बदला जेवा, असं म्हणत असते. नाही, एवढं भारी वाटते मला
हम्म-हम्म.